अ
हॅलो!
नमश्कार कशी आहेस?
मी तर मस्त आहे. मी पण मस्त आहे. अष्ट आज तर कॉलेजमधून येताना एक छान प्रश्न मनात आला होता माझा.
कोणता प्रश्न?
तुझ्या आवडता खाद्य पदार्थ कोणसा आहे?
अरे वा हा तर मग हा तर माझा आवडता विषय आहे. पण मला खूप प्रकाराचे पदार्थ आवडतात.
हो मलाही पण सर्वात जास्त कोणता आवडतो तुला?
मला पावभाजी खायला खूप आवडते. तुझा?
मला तर पाणीपुरी खाणं अ खूप आवडते.
अच्छा! म पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणीच सुटत.
हो खरंच अ तिची जी चव आहे ना वेगळीच असते.
हो तुला तिकट पाणी आवडते कि गोड?
मला तिखट आणि आंबट पाणी जास्त आवडतं.
अच्छा! मला दोनही मिळून आवडते.
ओ आणि पावभाजी मध्ये तर तुला काय विशेष आवडतं सांग मला.
मला गरमागरम भाजी आणि बटर लावलेल पाव. त्याचा सुद्धा खूप छान असतो.
हो अगदी खरं म्हटलं तू. मी पण कधी कधी पावभाजी खाते. मला खूपच आवडते जे सुगंध असते ना त्याची. तो तर खूपच जास्त आवडते.
हो तुला दक्षिण भारत अ भारतातील पदार्थ आवडतात का?
हो मला खूपच आवडतात. विशेषतः जे मसाला डोसा वगैरे असत ना? आणि अ मेंदू वडा ते मला खूपच आवडतो
मला ह दुसारी सांबाराची जोडी खूप छान व्हा लागतं
हो इडली ही मला खूप छान वाटते आणि आरोग्यासाठी चांगली असते ना ते
हो हलकी आणि पचायला सोपी असते ना ती म्हणून
हो तुला चायनीज पदार्थ आवडत का
हो नूडल्स आणि मंचुरियन मला खूप आवडतात
हो मलाही नूडल्स आणि मंचुरियन तर माझे फेवरेटच आहे मी पण जास्त खाणं टाळते पण
हो बरोबर आहे जास्त तेलकट पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात ना
हो तेलकट पदार्थ चांगले नसतात आपल्या आरोग्यासाठी तुला घरचे जेवण जास्त आवडतं की बाहेरचं
मला तर घरचं जेवण ण आईच्या हाताच्या जेवणाचे सर कुठे कुठेच नाही
हो अगदी खरा म्हटलं तू आईचे जे हाताचे जेवण आहे ना त्याच्या सर कुठेच नाही आहे आणि आईने जे बनवलेले आंमटी भात जे भाजी असते ना ते खूप छान लागते ना
बरोबर बोली आणि घरच जेवण आरोग्यासाठीही चांगलं असतं
हो अगदी खरं म्हंटलं तू तुला कोणती भाजी आवडते
मला पनीरची भाजी खूप आवडते
हो का मला तर बटाट्याची भाजी खूप आवडते पनीरही आवडते पण बटाटा जास्त आवडतात मला
अच्छा बरोबर आहे सगळ्यांची आपली आपली निवड असते बटाटा तर जवळ जवळ सगळ्यांचाच आवडता असतो
हो अगदी खरं म्हंटलं तू आणि बटाट्याचे तर अनेक प्रकार करता येतात ना आपल्याला काही बनवू शकतो
हो बरोबर आहे तुला गोड पदार्थ आवडतात की कसे पदार्थ आवडतात
मला तर गोड पदार्थच खूप आवडतात
कोणत तुला सर्वात जास्त आवडते गोड पदार्था मध्ये
मला तर सर्वात जास्त गुलाबजामुन आवडते
ह मला तर रसगुल्ला आवडते खूप जास्त
हो का सणांमध्ये तर गोड पदार्थ खाण्याची मजाच वेगळी वाटते मला
हो दिवाळीत लड्डू चकली करंजी सगळे आवडतात मला
हो दिवाळी म्हणजे मध्ये तर पुरणपोळी खूप आवडते मला खायला
मलाही तुला तुपासोबत खायला खूप छान लागते
मला म्हणजे अ जास्त नाही आवडत तूप पण पुरणपोळीच फक्त चांगली वाटते तुला फास्ट फूड आवडतं का
अ पण मर्यादेत
हो हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू मर्यादेतच खायला पाहिजे फास्ट फूड वगैरे माझंही तसंच म्हणणं आहे
तुमला पिझ्झा आवडते का
हो पिझ्झा तर माझा फेवर्हेटच आहे चीज पिझ्झा वगैरे.
मला व्हेज पिझ्झा आवडतो.
हो का, व्हेज बर्गर तर खूब आणि व्हेज पिझ्झा पण खूप आवडतो मला. तुझ्या काय मत आहे बर्गर बद्दल?
कधी, कधी ठीक वाटतो पण रोज नाही.
हो हे तर खर आहे. रोज खाल्ल ना त तर आरोग्यावर परिणाम ही होऊ शकतो ना आपल्या.
तुला फळ आवडतात का?
हो, आंबा माझा सर्वात आवडत फळ आहे.
हो, मला सर सफरचंद आणि द्राक्ष खूप आवडतात.
हो का‌ उन्हाळ्यात तर आंबा खाण्याची मजाच वेगडी वाटते, हो ना?
आंब्याचा रस तर मला खूप छान लागतो.
हो मला पण खूप छान वाटतो, तुला आईस्क्रीम आवडते का?
खूप जास्त आवडते मला आईस्क्रीम.
मला पण खूपच जास्त आ आ आवडते आईस्क्रीम आणि फ्लेवर कोणता आवडतो तुला आईस्क्रीम मध्ये?
मला मॅंगो फ्लेवर.
हो का, हे तर खूप छान आहे मला तर चॉकलेट आणि बटरस्कॉच खूप आवडतो.
अच्छा छान मला दोघांची, दोघींची आवड वेगळ्या, वेगळ्या आहे.
हो, हे तर अगदी बरोबर म्हंटल तू पण दोघींनाही खाण्याची आवड आहे.
हो ते तर आहेच.
हो तुला कधी स्वयंपाक करायला आवडत का?
कधी, कधी नूडल्स आणि सँडविच बनवते.
हे तर खूप छान आहे, मी चहा आणि उपमा बनवून घेते मला उपमा बनवण खूप अ चांगल वाटत.
सबळ शिकणे खूप उपयोगी आहे.
हो. उपयोगी आहे आपल्यासाठी. भविष्यात खूप
हो तुला कोणत्या राज्यातील जे खाद्यपदार्थ आवडतात?
मला तर महाराष्ट्राचे आणि दक्षिण भारतीय पदार्थ खूपच जास्त आवडतात.
अच्छा, मला पंजाबी पदार्थ खूप आवडतात.
अ पंजाबी पदार्थ म्हणजे कोणते?
अ ह पनीर बटर मसाला आणि ते नान सुद्धा.
अच्छा ते आहे का हे तर खूप छान वाटतात मलाही.
हो. पण ना पौष्टिक आहार घेण हे तितकच महत्वाच आहे.
हो खाण हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. पण जे पौष्टिक आहार आहेत ते ही खूप महत्त्वाच आहे ना आपल्या शरीरासाठी.
हो त्यामुळे शरीर नीर निरोगी राहत. आणि आपण अधिक उत्साह राहतो.
हो चव आणि आरोग्य याचा समतोल राखायलाच हवा, त्यामुळेच तर अ शरीर निरोगी राहत ना आपल.
हो, आज खाद्यपदार्थ बोलताना खूप मज्या आली तुझ्यासोबत, अजून काय काय आहे तुझा? खाद्यपदार्थ मधला आवड.
अग, मला तर खाद्यपदार्था मध्ये ना बिर्याणी खूप जास्त आवडते म्हणून मी ना अ, अ दर आदल्या दिवशी बिर्याणी बनवते.
अच्छा, तुला बिर्याणी बनवता येते?
हो मी खूप छान बिर्याणी बनवते, तू कधी ये ना माझ्या घरी.
हो नक्कीच येईल, सांग कधी येऊ?
मी तर किती वेळा म्हंटलं तुला, तू येतच नाही माझ्या घरी.
अगं कॉलेजमुळे असायनमेंट मुळ सध्या वेळ भेटत नाही हाय. एक्झामस वगैरे आहेत.
जेव्हा जमेल तेव्हा ये.
हो नक्कीच येईल, तुला सांगेल मी याच्या आधी. काय-काय बनवशील तू माझ्यासाठी?
फक्त बिर्याणी. त्याच्यासोबत तू काय -काय खा, खाशील?
तू जे बनवशील ते.
तू पण सांग ना काहीतरी, मी तर म्हंटलं की मी बिर्याणी बनवणार. तू पण सांग तुला काय आवडतं?
हा परत पावभाजी बनवशील का कधीतरी?
नाही, बिर्याणी बनवत आहे ना आता पावभाजी कशाला?
तूच विचारलं मला आता, काय बनवायचं परत काय बनवू म्हणून.
तर बिर्याणी सोबत पाव-भाजी कशी खाशील तू?
अग नंतर कधी म्हटलं मी.
हो, हो नक्कीच. आज तर मला तुझ्याशी बो, बोलून खूप छान वाटलं, आपले गप्प गप्पा चांगल्या झाल्या.
हो चल आता मला भूक लागलीया, मी चालली.
हो, हो ठीक हाय, चल मग.
बाय.